हॅलो,
हॅलो,
हा बोला की, आणि गेट टुगेदर साठी. तशी आता कोकणात कणी, ते ना असं नाही असं वेगवेगळे हे म्हणा. बरेच असे निघलेत अं.. म्हणजे काय म्हणायचं, ते माझे पण फर्माऊस फार्महाऊस म्हणा.
हा हा. म्हणजे तिथं, राहायची खायची सगळी सोय जरी मग.
हा राय हां. आणि फिरायसारखे ठिकाण निसर्ग रम्य.
हां.. हां..
आमच्या इथे, पण दोन झालेत तशी.
अं.. तुमच्या गावात हा हा.. मग छान आहे की.
म्हणजे, तसं परिसर हाय ओ अं.. लै. होय लै येत्यात, म्हणजे असं ते वर. कदमवाडीकडे केले कणी असं, भरूर अशी डिझाईन वगैरे अशी केली स्विमिंग पूल. . आणि तिथे गेले की असं कसं डोंगरात गेलोय ना असं वाटतय.
हा हा.
हाय मी इष्टाला परवा गगन गगनगिरीला आहे बहुतेक ते. इतकं भारी वाटत होत होती क नी. हम्म जग गलरी बघा. ते मस्तंच वाटत होते म्हणजे, इंस्टाला मी रील बघितलेली खरं सगळं असं. तिथले डे अ.. ते राहणीमान म्हणा, तो परिसर म्हना निसर्गरम्य. मस्तंच होत. हम...
हा हा.
हम्. आता तसेच करले नाही, जे ते तस बस गुणा असं जातंय.
आणि पहिला कसं असतोय जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळी आपल्याकड पैसा तेन असं हेची, पण कमतरता असते ना.
होय होय.
अ त्यामुळें आपण हे करू शकत नाही म्हणजे मनासारखं काय करू शकत नाही म्हणा. कुठे फिरू शकत नाही, तस लग्न खऱ्याने जानं सपोर्ट तर मिळतोय ना सगळीकडना.
मिळतो मिळतय व्हय .
नी आता कोण शक्यता असं पहिल्या असं जुन्या विचारांचं कोण नाहीत. हा आमचं हे अस कार्यक्रम आहे, जाऊ का म्हणल जा ह जावा म्हणतात.
ह थोय जाव म्हणजे, छोट्या छोट्या कुटुंबातून सुद्धा होतंय.
हा..
. म्हणजे आता हा जिथं तिथं ती म्हणजे च्या वर्षील. त्या जवळ-जवळ अडतीस मुलं त्यांची होती ताशी एकदम गेलत्या सगळी मुलं मुलीं साशा इतकं भारी वाटलं म्हणून सांगत होत्या त्या. म्हणजे असं मस्त. त्यांचकडे सगळं असं खाय प्यायला म्हणजे असं चिकन, मटण वगैरे असं सगळं, खाय प्याला असं आईस्क्रीम वगैरे सगळं.
हां.. तेर हा हा.
हम्म त्या हम्
ते रेस्टॉरंटतेन बुक केलं ना सगळं त्यांच्यातर्फे होतच ते.
होतच ते ते एक-एक असं हे हे झालं लग्नाचं पण बघितलायसा, आता हॉल बुक केला कि ते. सप्तपदी. मेकअप आर्टिस्ट जेवणाच. ज सगळं त्यांच, बुक झाल्या वनीं झालंय.
होय होय.
उम्म मेकअप आर्केस्टर बघालायच आता लग्नातली पद्धतीत किती निघल्या त्या.
होय.
आ..
आपल्या वेळी काय नव्हतं.
हे लग्नात मेकअप एवढा असतोय. दोन तास झालं तरी, नवरी काय बाहेर येत नाही.
ते लग्न होतं म्हणलं ना मॅडमांच्या ह्यांचं.
हा.
टायमिंग शेवटी पुढं घातलं कारण नवरीच आवरलंच नाही.
अरे बाबा.
जवळजवळ एक अर्धा तास ह अर्धा तास टायमिंग वाढवलं अक्षताचं. कारण ती मेकअप जी आर्टिस्ट होती ती ना विचारलं मॅडमनी. तिनं पटापट आवरलं आवरलंच नाही असं म्हटलं मॅडम. मग.
हा तुम तुमचा आवाज अडकायला काय.
लागे
हॅलो.
तुमचा जरा आवाज अडकालय वो.
का आता येतोय का?